हॅलो.
हा काय करालास.
काय नाही बघा बसले आत्ता जेवण वगैरे.
होय ह् कॉलेज तेन सुटलं कॉलेजला तेन.
नाय आज गेले नाही तर तब्येत जरा आजून डाऊनच आहे.
होय काग दवाखान्यात तेन गेली नाहीस का मग.
नाही जाऊन आलोय तरी पण ते दवाखान्यात जाऊन ये आणि वाऱ्यात वगैरे फिरल्यामूळ आणि हेच झाले ना ते.
क्लायमेट पण आता चेंज झालाय ग पाऊस येतय ऊन पडतंय सारखं ते चालूच आहे.
नाहीतर काय ता. कसलं उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय चार पाच दिवस झाली हे.
होय तरी आज आमच्या इथे पाऊस पडलेला बघ जरा सकाळी जरा झाला. परत काय नाही आता ऊनच पडलंय.
हो इथ पण झालाय सकाळी जरा पाऊस आता. आणि ऊन पडलेय आणि आता आभाळ आलय.
हम्म ते त्याच्यामुळ लहान पोर मोठी सगळी आजारीच पडायलाती.
हम्म हम्म हो आणि बाहेर. पिरेला असल की जरा ते होतेच.
हा तेच कि कॉलेज क्लास शाळा तेन असते मुलांची. इकडे तिकडे भिजतात उन्हात तिकडे तिकडे खेळतात त्यामुळे आजारी पडतात
होय तसंच झाले हाय आता कमी होय जेवले तुम्ही--‌
होय जेवले की
होय लवकर आवरलय की
होय शाळेत सोडायला आण जायला लागतय शाळेच टायमिंग होतेय ह्याच्या असते त्यामुळे लवकर आवरायला लागतंय हम्म
होय की कितीला भरते शाळा?
हम्म जी साडे अकरा ते साडेचार असत्या शाळा
हो तरी लवकर सुटतेया
हो तर लवकर सुटतेया दुसरीला आता सेकंड ला होता तर आता थर्ड ला गेला सेकंड ला होता तर अ किती दहा ते पाच पर्यंत शाळा होती
होय.
हम्म आत साडे अकरा ते साडे चार असतेया
खरं कसं काय लहान मुलांची कमी वेळ असते की आणि उरपाट आहे काय तिकडं
नाय ग लय उशिरा असते या शाळा हम्म
तेच आमच्या इथ कसं एल केजी युकेे जीची सकाळी नऊ ते दुपारी एक दोन पर्यंतच असते ना
हा
हे पहिलीपर्यंत वाला पहिलीपर्यंत
हम्म
पहिली दुसरी पाचवीपर्यंत
हा इथं पहिली पासून ते सांगत्या अकरा बघ हा अकरा तेच पाच पहिली दुसरी अकराचे पाच अ
हा
आता दोन वर्ष अकरा ते पाच होतेची हा त्यांची किती स सकाळी आठ आठ ते बारापर्यंत असत्या
आले उरपाटच आहे की मग पोर लवकर म्हणजे छोटी मुल लवकर उठत नाही म्हणून त्यांची वेळानी असतीय काय?
तेच कि बाघ लवकर म्हणजे लय लवकर असते स्कूल त्यांचं
अवघड आमच्या ते उरपाट आहे नाहीे आमच्यात लहान पोरांच लवकर असते
होय पोर लवकर उठत नाही सकाळी उठवायला ला हा
आता ह्या वर्षी ते जरा गल्लीतली एक पाचसात पोर छोटी छोटी पहिल्यांदा एल के जी ला चालल्यात ना ती रडून दंगा असते त्यांच्या पूर्ण गल्लीवर त्यांची मम्मी पप्पा पा घरातले सगळे सोडायला असतात तर बसला
होय बाई आठ आणि सकाळी कसं म्हणजे उठायला नको म्हणतात आणि ह्यांना घरात नाही जायला नको असतंय दंगा थोडा धकूच असते पोरांचा शाळेला जाऊपर्यंत ओढत ओढत नेटल ती हा
आमच्या तसंच आहे रोज एकाचा दगा असते.
मग काय ररडारडी चालू असत्या काय ना कध असं हो प असते हम्म
ते जरा सुरुवातीला सवय लागूपर्यंत तसंच असते सोडा नंतर जातात आपणच ह
हम्म जात ते आता आठ
पण रडतात
हम्म आठ दिवस जरा हे वाटतंय जाताना नको वाटतंय नंतर नंतर कसं
ह
फ्रेंड तेन ओळखीचे झाली मुलं इकडं तिकडं मग खेळतात, बोलतात चार वाजता अभ्यास तेन मग ओळखी हु पर्यंत असते नाहीतर मग पर काय नाय मग जात्यात आप आपलं मग आवरुन, मम्मा आवर, कपा दे, हे दे ते दे चालू असते मग
हम्म आमच्या वेळेच आम्हाला कुठलं रडायचं सूच चारज
मोय कोण काय हम्म.
हॅलो.
हा बोला की
तुझा जरा आवाज अडकत ता ग
उहू.
माझा येतोय ना क्लिअर तुला आवाज?
होय होय येतोय की बोला
हा.
पेमेंट कुठलं आलं काय नाही मग कार्याच?
नाय प्रोसेसिंग मध्ये आहे अजून अ
हम् ‌हम्. माझं पण नाही अजून आता, झाल थोडे दोन तीन कॉल राहिलेत. ते झाल्यानंतर येतील बहुतेक बघायच.
हा हा हा हा.
सात दहा सात ते पंधरा दिवसाच्या आत येतेय ना चेक झाल्या, ते पण चेक झाल्यानंतर
हा हा हा चेक झाल्यानंतर होय.
हु म ते प्रोसेसिंगमध्ये दिसत असते ते आपले जे टास्क चेक झालेले असत्यात त्या सज दिसत असते ना
हा होय. टास्कच झालेल ते दिसतय
म्ह आता बघूया, क माझ पण आहेत. प्रोसेसिंगमधे आता बघूया टास्क कमप्लीट झाल्यावर आता परत
हम्म हू होय. आणि काय? घरासमोर
घरासमोर नाही आमच्यात तर आहे मोगऱ्याच ते आहे.
होय आता पावसाळा ना आता, मग जरा आमच्या पुढंच अंगण आहे ना मो ट अस मग हिथं मी लावले थोडफार भा जी म्हणजे माझं मीच अस घरातल्या घरात, मला आवडाय थोडेफार भाजी बी की लावायचं कोथिंबीर लावलेली, मेथी लावलेली हा आणि फुलांचं लावलेलं ते चिनी गुलाब तेन मोगरा, झेंडूच झाड तेन भरपूर लावल्यात असं गौरीची आता नाही का आता गौरी गणपती आले ना आता, मग गौरी गणपतीची झाड ही गौरीच्या फुलान जी झाडय तेन लावल्यात.
हा हा हा आमच्यात पण काय आत आमच्यात जराशी जागा आमची तशी आहे, पण ते पावसाचं पाणी वगैरे जायला वाट त पाहिजे ना थोडी
हा तेच की साचल्यावर मग झाडं येत नाहीत ते हम्म
नाही येत. म्हणूनच ते आजीच, घालते कधी कधी तर ते, बेलींचे वगैरे बियाना. त्या भोपळ्याच्या बिया
हा हा हा हा, होय वेल, चढवा हम्म
हा तसलं घालत वरणा वगैरे
हा त्याचे वेल असतात ना, मग वेल इकडे तिकडे चढतत ती लगेच.
चढते हो आणि कसं ते तारा आहेत ना पुढं अस त्यामुळे ते चा झाड पण त तुत्तूची वगैरे झाडं ते आहीत भरपूर.
हा हा तुतुची वय तुतुचीना छान लाग ते तू तू आंबट आंबट गोड गोडतेन असं लागते मला आणि ह लागत नाही अजून लागला नाही काय?.
लागते म्हणजे आम्ही, कसं करतोय ते जरा उंच गेलं ना ते अस गल्लीत एकेकांच्या घरी शेळ्या वगैरे हायत ना, मग ते ते जरा जास् उंच गेले की ते वरचे वरचे मोठे वगैरे, आले ते कट करून घेतात. त्यास त्याची वाढ होत नाही ना, चांगली व्यवस्थित चांगली वाढ झाली की मग ते येतात हो.
ते चांगली वाढ व्हायला मग फुडचं- फुडचं शेंड - शेंड कट करतात ना ते.
होय की करते पण आमचं पूर्ण अस छाट कोण नेत्यात त्त्याला पानं नकोत काय ततुतू
कन कोण नेतय छाटून?
ते असेच जयांच्या घरी शेळ्या वगैरे आहेत त्यांना.
अरे बापरे! म सांगायच जरा, फळ युदीत म्हणायचं.
एकतर नाही येत त्यांन ते नकोच वाटते तेकीच कट असल्या कत वाढते ते, स पण वात आणि खाली गटरच आहे त्याच्या झाडाच्या खाली त्या म्हणजेच, असं मी घराला कंपाऊंड सार काले ना तत्यांचा
मग ते वरती तुतू लागल्यावर खाली मग गंटरीतच पडत असणार ना ते.
लागतच नाही, पणाचा विषयच नाही, लागतच नाही, त्यांजिबात लागत नाही. उगंच कुटतर तर एखाद दुसरं होय, ते कस सुरुवातीत पसन झाड त्या आल्यानंतर एकदम चांगली वाढ झाली की मग लागतात फुलं. असं कट केल्यामुळे ते त्याला मला वाटते, आमच जर झाड त बघितलं अस तर नुसतं काट्याचंहयित त्याला कुठ तर छोटी- छोटी, छोटी-छोटी पान असतात.
हा, हं हा हा हा
की माणसं सगळे ननेत्यांतात ना कट करून जरा मोठी झालकी. आम्ही पण म निऊ. ते म्हणतय खरं ते कसं पिकलीत ना, त्याची पानं ती सगळी गटरीत पडत्यात. खाली अ आणि ते पाणी ते अस पाऊस वगैरे आलाकी मग ग ते पाणी सोडलं कि, म ते फोडं जाऊन त ते पाणी वगैरे.
होय होय, मग त मग काय पाणी ते जायला मग प्रॉब्लेम येते मग परत.
हम्म, ते काढायला पण येत नाहीत ना गटारीतून.
हम्म!
चालतंय, त्याच्यावर वेली वगैरे चढवतेत आणी वरती नारळाचे झाड आहेत त्याच्यात. मध्ये, मध्ये असते एक दोन. ते नारळ तेवढी हायत ती पडत्यात असं वाळकी मग नाहीतर मग. कुणाला तर बूलवून काढायचं असं असतय.
होय, आमच्यातण आहे नारळाची झाडं आहेत, आंब्याच्या आहेत.
होय, आंमच्यात पण हाय, आंब्याची माझ्या भावानं लावलेलं आंब्याची झाड- पेरुच्या हंलाच तेवढं काय, झाडाला फळ लागत नाही. हा, हा, ठीक आहे, हां.